आवाज यालता काय
आता आला ग
मगाशी करालतो तो उचलली नाहीस.
आग ते कणी मला कळलच नाही ते कॉलचं उचलायचं. आता तू परत कट केेलीस कणी म तव्हा आलं. म मी पण तेच हूडकालतो. कुठ कॉल आलाय.
मग कसं कॉल येतंय ते
अगं ते आसं आलं बाई तिथं हिरव्या कलरच आणि लाल कलरच आलत ऑप्शन म मी उचललो पहिल्यांदा पहिल्यांदा जवा तू कॉल केलीस बघ तवा आलंच नव्हतं.
बोल की काय करत्या कसला आवाज यालाय गं
हॅलो
हां बोल की
काय कराल्यासं
काय नाही आसा आवाजच वेगळाच आलाय कनी
असं खरखरलाय.
हा तेच की म्हणालोय खरखर आवाज यालाय.
आणि हे पाच टास्क झाल्यानंतर परत पाच लोकांना फोन करायचा आहे.
आग खरं एवढ्या लोकांना फोन करायचं कसं काय बोलायचं सांग की
बोलायचं काय तर दहा मिनिट तर हाय आणि मधन, आपोआप कॉल. कट होतोय.
आता माला हे कळलय, की पाच लोकांना कुणाला फोन करु?
माझ्यासोबत एक झालं, वेदी सायली सोबत.
त्या पण आहेत.
होय वेदीला टास्क. वेदिला, टास्क आलाय, सायलीला, पण आलाय. म आज संध्याकाळी. करुया म्हंटलेलं, ती म्हंटली बाहेर जाणारय.
हा!
म उद्या बघूया आता.
आता तू मला, कॉल केल्यास. आता हा, हा, तेच की आता मी तुला करतो सृष्टी करनं ना. काय?
तिला विचारल मी हाय काय तुझ्याकडं, मेसेज बघितली नाही अजून.
हा तीनं. तुझं एक केलंय?
पण हा टास्क?
पोरांना पण आहे खरं, पोरांसोबत काय बोलायचं. त्या!
हुं कायबाई.
पोरीनांच, केलेलं बरं बाई पोरी ते रा हूड
ते बग. तिकडे एक हाय.
बघ तीचं झालं. पण तिनं पाचव्या कॉल केली.
हा केल्या, आणि पुढं पाच जणांच परत
परत मग आता पुढच्या पाच जणांना पण आपण, ज्यांना केलो त्यांना केलं तर, चालते काय?
ते होय, ते विचारा.
भक्तीला, विचाराया पाहिजे तिजच झालंय पहिला.
माहितीय. तेच विचाराय फोन केलता.
हा हा हा!
आणि त्या अंजली निर्माळेकडेय. ह्यां.
हा तिला पण करायचं.
यादवकडे एकाय आणि पल्लवीकडे एकाय. एवढ्याच जणांचं हूडकून काढलंय.
पल्लवी कोण?
अगं पल्लवीला विसरलीस?
अगं ती पल्लवी म्हणजे दोन पल्लवी आहेत ना आपल्या वर्गात का एक च हाय ती पल्लवीआग खरं तिझा नंबर आहे बघ त्यात तो वेगळा आहे ग अक्षता आम्ही बघितलो सकाळी
तिला मी फोन केलतो की आता
म
ती म्हटली की बाहेर आहे घरला गेल्यावर तुला फोन करतो तवा कर म्हणल.
असं म्हणटली व्हय.
हा आणि आणि थोडं हडकून काढतो किती रुपये मिळतात काय माहितीय टॉप तर येईल एक.
किती भेटतात तुला मागचं व भेटलेल ना.
मागच्या वेळी ते पाचशे पाचशे भेटले एका टास्क ला.
हम्म भारी आहे की मग करूया आता घरात बसून काय. काम नाहीत. मी काय करू ग कॉलेजच
यनतेला जास्त नाही आहे ग कट ऑफ.
अग ते एम सी ए करू काय क्लास करू मला हे कळना झालंय.
तू क्लासला जर कोणाला लावलीस तर तुझ साठ सत्तर हजार तर फी असणार हाय.
होय अगं खरं शंभर टक्के प्लेसमेंट गॅरंटी ते तेचि
त्यात पैसे पहिला
तेच म्हणालोय म्हणून तर मी अजून काय हे विचार
आपल्यावरय जर करणारच असलीस तर तू मग तू लाव.
हा मग खर लही त्यात अभ्यास नाही करायला लागणार. तेनी तेनी म्हणत्यात सोड. शंभर टक्के प्लेसमेंट गॅरंटी आहे खरं सगळं आपणच करणार की त्यांनी फक्त आपल्याला
कंपन्या हा कंपन्या आणून देणार.
म्हणजे आता यांनी फक्त आपल्याला कॉल प्रोव्हाइड करणार आपल्यालाच करायला लागणार. किती सगळ
हो सगळी ज गेल्यावर असंच सांगत्यात
होय म्हणजे मी गेलतो मी आणि अरोंग्यग गेलतो ग पुण्यात गेलतो ग तेव्हा क्यू स्पायडर नावाचा क्लासलोय मोठालोय असला भारी क्लास आहे माहितीय
मर कश कशासाठी लावणार तु क्लास कुठल्याच
म्हणजे अ हा त्यांच कसा हाय सांग म्हणजे एस पी एल, जावा, पॉईंट पायथॉन म्हणजे त्यांच तीन बॅच आहेत एक आहे ती साधी ती प विस हजारची आहे त्यात त्यांनी कॉल देणार नाही फक त शिकवणार दुसरी आहे ती सत्तर हजारची आहे एम ब्याच आहे ती कनी अं त्यात त्यांनी जावा, पायथॉन, फुलस्टॅक डेव्हलपर, एस क्यू एल अं हे सॉफ्टवेअर टेस्टिंग अं हे शिकवणार सगळं हा खरं त्यात त फक्त आपल्याला दहा कॉल प्रोव्हाइड करणार आणि तिसरी अल्टा अल्ट्रा प्रिमियम नावाची बॅच आहे ती अ एक लाख रुपये फी आहे. खरं तेनी त्यात म्हणजे जो पर्यंत आप पण प्लेस होत नाही तोपर्यंत आपल्याला शिकवणार त्यात पण सगळं शिक कवनार त्यांनी म्हणजे पहिला एस नार मग जावा, पायथॉन शिकवणार जर आपल्याला म्हणजे त्यात लई कोडिंग असतय मग सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये कस थोडी थोडं कोडिंग असतय ना मग जर आपल्याला कोडिंग जमत नस नसलं तर तेनी आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये घालणार खर जो पर्यंत आपण प्लेस होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्याला म्हणजे अ आपला क्लास असणार सहा सात महिने खर त्यांची फी एक लाख रुपये आहे.
मी बघू आता काय करणारस
ते एकाच क्लासमध्ये विचारल बाई बाकी कुठ विचारल नाही
आणि साध्या बॅचची फी किती आहे?
साध्या बॅचची पस्तीस हजार आहे. खर त्यात त्यांनी फक्त आपल्याला शिकवणार त्यांनी त्यात आपल्याला कॉल्स वगैरे काही प्रोव्हाइड करणार नाहीत.
आणि मग त्यापेक्षा एम सी ए केलीस तर तुला चार-पाच तरी कंपन्या येतील
होय ए हा बोल
एम सी ए जर केलेच तर म पस्तीस हजार मध्ये काय कमी होते लगेच.
होय.
आणि त्याच्या वरचे त्याला किती फी ये?
अ कश सत्तर हजार त्यात फक्त त्यांनी दहा कॉल प्रोव्हाइड करणार.
आणि त्या ऍडमिशनच प्रोसेस वगैरे कस ये?
अ क्लासची? त्यानी प ला हे ची आपला रिझ्युम घेत्यात. आणि अ आ पण रिझ्यूम मध्ये काय काय मेन्शन केलय त्याच्यावर प्रश्न क्वेशन विचारतात. आणि एक टेस्ट ते घेत तात. थर्ड नंबरची बॅच. हे बघ. त्येच्यासाठी जर ऍडमिशन असेल? आणि त्यांच इ एम आय पण हाय म्हणजे आ पण मदला अ पण पैसे भरू शकतोये ॲट अ टाइम पण भरुश म्हणजे जस होईल तसं भरू शकतोय आपण.
आणि तिथ रहायाच कुठ?
तेच की ग तोच तर विषय ये राहायचं खायचंच लई खर्च ये दि
पुण्याला हाय रेंट. तरी किती ये माहित
होय तेच सांगायलोय माहित ते मी बाई चौकशी करून बसलोय एका माणसाला एकटीला रहायचं म्हंटलं तर नेट दहा बारा हजार सपत्यात बघ. पी जी वर राहायलीस तरी पाच हजार एरिया नुसार हाय ते पी जी वर राहिलीस तरी पाच हजार रेंट झाला. मेसच पाच हजार धरलं. हेच झालं आणि आपला मोबाईल रिचार्ज आला आपण हिकड आलो तर त्यो आणि घरचा.
व्हय कस ते पण हाय
खर्चा लइ हुतोय सोड खर्चा अफाट होतोये.
काय काय?
काय करायचं आणि आता तर ए आय म्हणजे ए आयचं पण कायतर शिकायला पाहिजे गं.
हम्म.
ए आय आलय म्हटल्याव ए आय वर नवीन जॉब क्रियेट होतात परत.
होय मी डी के टी मध्ये विचारलो भाट मॅडमांना.
काय विचारलीसं.
सगळं म्हणजे प्रोसेस वगैरे विचारली ऍडमिशनची त्यानंतर मग कंपन्यांच विचारलं मॅडम म्हंटली की आता सी एस सी ला ज्या कंपन्या येणार त्या पहिला तुम्हाला म्हणजे एम सी ए ला येणार.
हां
कंपन्या डी के टी आणतीया खरं प्लेस व्हायचं काय नाही तुमच्यावर आहे म्हंटले
होयच की बरोबर आहे आपल्या आपल्याच स्कीलवरच आहे ग आणि ऍडमिशन प्रोसेस प्रोसेस काय
पहिला आता एक आठ दिवसांन रेजिस्ट्रेशन चालू होणार आहे. म त्यानंतर तर एक पंधरा दिवसांपत व्हेरिफिकेशन मग कॅपराऊंड चालू होणार तीन
व्हेरीफिकेशन म्हणजे त्यात काय असतय.
डॉक्युमेंट सगळे स्कॅन वगैेरे करणार.
हा आणि थर्ड काय म्हटलीस.
कॅपराऊंड म्हणजे तीन राउंड असत्यात कॉलेजची नावं टाक टाकायची
हा
आणि कुठल्या कॉलेजला भेटतय काय नाही बघायचं असं तीन राऊंड पर्यंत असतय.
हा म्हणजे डीकेटीत पण टाकायचं आणि म्हणजे बाकीच्या ऑदर कॉलेजला पण टाकाय
हा एक पाचदहा कॉलेजिसची नावं टाकायची
हा हा असं होय मग त्यात ज्या आपल्याला म्हणजे आप अ सीईटीच्या मार्गांवर जेथ भेटेल तिथं भेटल
हा कास्टनुसार कटऑफ असत्यात.
हम्म
मग त्याच्यावर पहिल्या राऊंडलाच जरा कटऑफ जास्त असतोय. सेकंड आणि थर्ड राऊंडला कमी असतोय.
हा हा हा
आणि ॲन्टीवाल्यांना कमी असेल खर तरी पण एकदा बघायलाच पायजे विचाराय पायजे
आणि त्यांच कॉलेज टायमिंग दिवसभराय
होय होय साडेनऊ ते साडेपाच
बापरे
हा एक एक तासाचं लेक चर आणि रोज रोज लॅब असत्या एक्स्ट्रा वेळ पण बसु शकता आणि लॅब पण लय मोठीय.
होय.
होय क्लास
आणि तिथ रेग्युलरच जायचं.
होय रेग्युलरच, पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स पाहिजेच पाहिजे. हा आणि क्लास मध्ये बोर्ड वगैरे काही नाहीये.
सगळे डिजिटल हा तेच की प्रोजेक्ट.
दिवस बर आहे आणि बारा हजार होती गेल्या वर्षी या वर्षी जर वाढवली तर एक दोन हजार वाढवतो म्हटलात नाही तर मग तेवढीच.
काय
बी
फी किती होती गेल्या वर्षी?
बारा हजार
मुलींना समे सोड ती खर
मुलांना पंचाण्नव हजार आहे.
ताप
त शिकायच काय नाहीत काय माहिती.
मुलांनी मग ते एम सी करण्यापेक्षा क्लास- केलेला बर की ग.
खरं सगळी कसं कर.
सांगितलं ग.
खरं आता इथं कुठं क्लास नाहीे.
आपल्या इथे नाही खरं. म्हणजे तिथं पुण्यात ची म्हणजे पोर राहणारी आहेत बघ ते का कॉलेज आता सेकंड इयर. थर्ड इयर ला असतात पण तेव्हाच त्यांनी क्लास जॉईन करतात त मॅडम मला म्हणाली. एक आणि त्यांच प्लेसमेंट अस. लगेज थर्ड एअर झाल्या त्यांनी प्लेस पण होतात. तस त्यांनी हाय तिथं राहायला आले. बसवत ना त्यांना माहती आहे
सृष्टी तर पुण्याला जाणार आहे. बघूया आता
चांगल्या कॉलेज ला केल्यावर - भेटते सोड प्लेसमेंट बकेटी पण चांगला आहे कॉलेज सगळ्यात. ए बघ झालं काय दहा मिनट ठेवु काय. करतो तुला आता.
हा हा.
हा